चला आता फीराय.
हा हा.
चला गार हवा सुटली एक चक्कर मारून आलो मी.
मारून चक्कर
बरं.
एक विचारान तिला. विचारते दोन मिनिट.
जेवण झालं.
पीऊ, पीऊ चक्करला जायचं का तुला?
हां नय, हां नाही यनार ती.
बाबा चालले खाली.
बोला.
नाही.
अ
नाही येणार ती, जाऊद्या.
चालल.
हा. चला. आलो मी चक्कर मारून. तीच पूर्ण करायचे ना. दरवाजा घ्या लोट.
ह हा लावते.
आलं दोन मिनिटात चक्कर मारुन मी खाली. परत परत लावावा लागेल फोन. केला का?